हॅलो. हॅलो. हॅलो. कोकी ताई. हॅलो. हॅलो. हॅलो कोकी ताई. हॅलो. हॅलो हा आला आवाज बापरे कुठे चाल्या गेल्या होत्या. हॅलो. हा आवाज येत नाही ना तुमचा.
हारा आला तुझ्या पण आवाज.
हा ते म्हटलं का तुम्हाला. हॅलो.
आ.
म्हटलं लगे उठून जाता का? हम्म म्हणजे रेज म बाहेर
हा लगेच म्हणजे इथेच थांबलेलीय मी बाहेरेच ना.
हम्म म्हटलं काय घरात गेले होत्या का काय? काही नाही का काय? हा आज मग तुम्ही किती जणांना कॉल केला होता मग
मी एकच म्हणजे अंजली कॉल केलं होतं साधदा कॉल
हा नाही साध नाही. तुमचा ना आवाज
नाही साधा नाही म्हणजे हे. कोलका दोन म्हणजे एक व्यक्तीला केला इथे. फॅमली बाहेर दे. सादा कल ह नाही ना अनिताला लाला होता दोन च.
ह अनिता आणि माझन झाले मग आता बाद झाले ना आपले मग कोणा आला तरी दादा त्यांच्या सोबत तर रोज बोलण करता का काय पण ना असं आहे व ती बदलायचय आपल्याला
ते जण आहे म्हणजे वेगवेगळे त्यांच्या सोबत अजून नाही झाले दोनदा झाले होते.
हा मग तस आपल्याला मग आठवड्याचे हे इतके करूनच घ्यायचे. असं म्हणूनच करायचे मग अगोदर साधा कर.
हम ती स्कॉल पूर्ण झाला तर बंद होऊन जात ग.
मला तस आता बघू ना आता माझे किती झाले काय मग? हम् पूर्ण झाले ना माझे मग मी सांगेल नाही गड्या इतके झाले. आणि खरच वाढत. आता हा आता माझे चार को म्हणजे चार चार कार्याचे म्हणजे मिळालेलेत त्याचे पैस मिळाले चोविस आहेत ना म्हणजे तिकडेन. मले लावले अस ना ते चोवीस चे तपासत आहेत असं. दाखवत आहे.
हा म्हणजे आपण कोण लावल ते अ त्यांना एक येत तेव्हा ते मिनटं देतात ना. हम्म ते आता. हम् मी बघितलं तर झिरो दाखवत होत नंतर दाखवणार ते तिथं.
हा तस मग तस बरोबर मग. पण जस जसं आपले म्हणजे चर्चा चालू होणार ना तस तस मग ते पण वाढत जाते. मग ते हिरव आहे ते पिवळा कलरच हिरव होत हो मग पूर्ण झालं की मग काय होत का? काय माहिती?
म्हणजे एकदा पण आप म्हणजे हा कोणास पद्. बोलण नाही झालं तरी पण ते कोल जोडले जातात ना.
हा तू न लावणार ना तरी पण तुझ्यासोबत म्हणजे बोलणारे आहेत ते मग तुला पण तुझी पेमेंट मि ते म्हणजे बात केली बुवा म्हणून आणि पण म्हणजे आपलं स्वतःच पण दाखवायचण जस आपण. अस म्हणत होते ना आपण जितके बात केली. तितकं मग आपल्याला हे करतील वा ते ए आय. हा त्याच्यावर आपली भाषा म्हणजे ते पण मराठी शब्द पूर क्लिअर पाहिजे. आपल्याला
हा तेच चेक करतात आहे ना का ते.
मग त्याच्यातले इंग्लि शब्द पण येऊन जातात आपल्याला काही पूर्ण मराठी जेत ते असं थोडं नाही. त्याच्यात आपली तो इंग्लिश शब्द येऊन जातो
हो
शब्द आहेत ना ते काढून टाकता म्हणून त्याचे पेमेंट करता असं बोलल्या होत मॅडम हा परवा आल्या होत ना मॅडम तेव्हा मग त्यानी सांगितलं म्हटलं स होत का
ती असं सांगत होती रचना तुमची मिटिंग होती ना
हा गटाची मिटिंग होती त्या दिवशी ना कारण होतं ना तर त्याची मग अगोदर इकडे आली मग संध्याकाळीच्या वेळेस मग ब तिथं राहणार पण तसं आपट सापट झालं होत पण म्हणे पा पाहुणे येतील म्हणे मग त्यांना चहा पाणी नाष्ट करावा लागेल म्हणे मग मी पण म्हटलं करून देते पिऊन जायचं तू येत नाही ना आता असं बोलली ना तेव्हा मग ती थांबली होती नाही ते उठूनच म्हटलं हा म्हटलं माहिती आहे मला पण तिथं उत्तर कार्यासाठी तुला पण पाहुणे येत असतील तर मग हो करावं लागतं घरात मला पण माहिती पण मग हा म्हटलं बस येत नाही असं
आता नाही येत ना गवती
हा घरी आता र काा मग कुठं आणि माझं घर लांब येऊन जातं ना ग मग.
पण आता दुका नाही ग आता दुकान पण लावलं ना. तिला टाइम नाही भेटणार ना.
नारज नाही बरोबर आणि पूर्ण दिवसाच्यातच बस म्हणे. सांगत होते ती अग तर तरी चांगलं म्हणे जेवायला आता तर जेवता जेवता उठाव लागतं. कसं बोलत हो वो हा वो.
अस करते.
हा ते तुम्हाला आता सवय झाली ना.
मला तर सवय झाली एक घास तोंडात टाकलं का दु. दुकान वगैरे येऊन जायचं मग.
हा तेच ना आणि तिला तस. आता दिवस होते उठबट करायची मग म्हण भरती. हात जास् उठभट कराव लागत उलट अगोदर तरी पाच मिनट पण ती ना थोड असा आराम करूनच घ्यायची हा मी खूप हसायची तिला. म्हटलं तुझी अशी कशी झोप असते चालू झोपून पण उठून जाते माझं डोकं दुखतं म्हणून. दिवसाने झोपत. ते म्हण थोडं झोपून घ्यायचं काय बरं वाटत असं सांगायची ती. आणि मी काही काम करत बसायची ना मग ती काय. ताई मला थोडस झोपू देते का असं सांगायची म्हटलं हो झोपून घे अस. सीमा पण ना माझ्या जवळ आली काय तशीच नाटक. तेे आता ते कि रोज हा त्याच दिवशी ना. आली हा अ भारती तु. कडे आले ना बहिणी सारखं तुला मारू मारू पण वाटत आणि सगळ्यात जिद्द पणा तुझ्या जवढच करावं लागतं म्हणे असं म्हटलं करून घे म्हटलं अस. मी काय केलं दुधाचा. केला होता आणि त्यािच्यासाठी कोरा च हा वेगळ्या भांड्यात केला पण दुधा चहा अगोदर उडून गेली आणि त थोडा लेट ठेवला ना, एक कप म्हटलं लवकर होऊन जाणार आणि हे इतका जणांना हा ते सोड स सर लोकांना दिऊ अगोदर, इला देणार तर काय म्हणते तिला देऊन दिला ना मला नाही असं. मग मी ती दुधाचा चहा हा उकडून गेला मग, नंतर थोड म्हणजे उकडण्याच्या अगोदर तिचा ठेवला. ते उकडत नाही तोप हे दुसर चहाला आला ना उकळ. मग तेव्हा मग मी ते, झाऱ्याने चहा उ हे करत होती. म्हणे नाही म्हणे तो दुधाचाय, नाही घालायचा म्हणे, ते तीने कप धुवायला लावला आणि लगेच त ते दुधाचा, ते सगळा झारा झाला होता ना मग त्याला धुवायला, घासयला. हा घासायला लावलं, धूतलेला नाही आवडला. ती माझ्या मागेच फिरत होती. घासून, धुऊन दिला आणि तेव्हा तो चा घेतला तिने. म्हटलं हुशारय हा. म्हने तुझ्या जवळ नाटके करते, घरी कुणा जवळ करू म्हणे. असं सांगत होती
आता तर हा, आता अ तब्येत चांगलीय ग तीची पण.
हा म्हटलं असं नाटके, मी सापडून जाते ना तुला. मनून हसत होती. आत आणि घरी गेल्या आणि ल मला फोन लावला, माझ्या जेठाची मुलगी म्हणे
मला पण असं वाटतं, बहिणी सारखीच म्हणजे काही नाही ताई असं, ताई
हा, हा तेच ना, म्हणजे लहण्यासारख करायला बघते. घरात का कोणी समजत. तिचा मुलगा पण आता मोठा हो आहे तसा तो पण असा, रागे भरून जात म्हणे. जेवण नाई करत. हा मोबाईल पण चोवीसतास आ नाही ना, नाही या हा मग ते हे करत होती. र काय? निवांत तिचं काय टेन्शन, अगोदर तशीच होती, आता पण तशीय. पण आता ते बा टेन्शन घेते की नाही घेते तिला माहिती. वाटत असेल, बाळाच वाट
होती ती, वाटत होत पण, काय करायचे आपच्या, हम्म आपल्या हातात नाही ना ग ते.
हा तेच ना, आपल्या हातात राहायला ते आपलं. नाही राहियलं तर मंग राहू त्याच अस आहे, पण मला अस
सांगितल्यावर ते येणार तर नाही ना?
हो तस, तिला पण तेच म्हटलं. तुझ्या हातात राहिलं असतं ते ते तुझ, नाही आहे तर ते देवाचं अस सांगितलं हसत होती. नाही तरी पण माझं राहिलं अस ना असं. म्हटल काय औषधं करणार तरी येणार नाही.
होती ना ग पण काय करायचे?
होऊन जाणार ना, ती काय आता थोडी म्हतारी झालेली? होणार ना. ती इथ आहे ना बरं आहे. ती आहे नाही तर हा ती नाही राहिली असती तर, कुठून न आलं अस बाळ, ते बाळ कसं मोठे पण कुठल्या
हो
हो आई तर आहे ना. बाळत कस ते घडत होत, बरं झालं. मेंदूला पण हे होत म्हणे, त्रासपेक्षा बरं आहे ना नाही तर तुम्ही तुमच्या सांभाळायचे तस त्याला पण सांभाळावं लागल म्हणजे ते डोकावर मेंदूच अगोदरच खराब होता म्हण गाठा होत म तेमध्ये झालं पण असत मग कस तेच तेच मग दवाखान्यात घेऊन जा असं तस म्हणजे ते
दर दवाखान्यात असतो
ह म्हणजे त्याच्या मागेच पडले असते ना मग सगळं काम सोडून बघ त्या्याला काय झालं बघ त्या्याला असं ना मुलगा होता मुलगा मग असं नाही चालत ना चांगला पाहिजे मण आणखी चार वर्षात आणखी होयच चार नाही तीन वर्षात त होई मण ते त्यांच्यावर आहे ना मग
हम्म असं प नाही ग असं पण काढून घेतलेलं ते आता त शिजर आहे अजून तर पा पाळून घेणार ना तेे
हा
म चिव ला चार व चार पाच वर्ष झालं तेव्हाच झालं ना
हा अगोदर त्यांनी प्लॅन नाही केला पण चिवला नि बरोबर आहे त्यांचा प्लॅन केलेला पण आता तर करावं लागेल सिजर य तर चार वर्ष काढावं लागतील
हम्
लोक काय नाही आता आमच्या ते मलगावाचे तो भूपे काय आहे भिलेंद्र त्याची ती सु मित्र ठी तिचं तर बा पुर्या बारा महिन्याच नाही झालं आणि तिला दिवस आहे सातवा महिना आहे म्हणजे ती तब्येत लाज चांगलीच आहे ना
माझे का इथं किती चार का पाच महिला ह ग
सीजरवाले
शिजरवाले नाही म्हणजे बाळाला एक वर्ष पण झाले दिवस हून गेलं म्हणजे बा